झाले का कामं?
हो कामं झाले कपडे आणले बाई बाहेरचे आता घरात.
हाओ काय.
हम्म चहा केला आता आजून त्या पावसाळ्या चाच घ्या वाटते अदरकचा. हा किती चहा घेतला तर कमीच आहे.
हम्मं ते थंडीच असं वातांवरण थंड थंड वाटते
हम्मं चालं घ्यां वाटते
पणं चायां चहा घेन जास्तं चांगलं नाहीं
हो चांगलं नाहीं यां री पणं पाहिजेस सर्दी व्हांयला असली सर्दी होईल असली की चालतं कायं वाटते
आपल्यांला सवयं पडेला आहे हांची नाहीं तरं चहा घेणं चांगलं नाहीं हां नसतं हे कायं कांहीं आपल्याला बीमार्या होतांत तब्यंता बिघडतांत
हम्मं पणं ते आंता सवयां ज्यां लागेल सवयंला गेलां ते मुडतं नाहींत नां तलाबं
हं ते आपल्यांला इंग्रजांनी लावूंन दिल्या आणतांत सवयंजी
हो म्हणतांत जुन्यां काळांतले लोकं उठल्यांबरोबर जेवणं चं करतं
उठले की जेवणं करतं कामं करतं पणं हे इंग्रज आले आणि येनां चं आंता लावूंन द्या
जेवायंच्यापेक्षां चहा प्या
हां
इंग्रज लोकांनी तरं कांहींच्या कांहींच करूंन ठेवलं
होवं
आणि मगं तरी आंता बाकी कायं मं
बाकी कांहीं नाहीं आंता चालूं आहे हेचं कामं
हं आंता अखांळी अखांळी आंली की अखांळी आंली की लागले सगळे संण नाहीं
हां आखांडी झाली की आंता सणंच लागतांत श्रावणं महिन्यांतले तरं मगं नागपंचमी रक्षाबंधन हम्मं
अकांळी अकांळीं संण हकांली म्हणतांत नां
हां वं
सरे सणं हो खांलत नाहीं ते मगं ते श्रावण महिन्यांत तरं सगळे सनंच संन
हां दिवांळी लोकं मगं दिवाळी झाल्यार बंद होेतांत हम्मं
मेसेज आंला वाटते तुमच्यां यांच्यात हं आवांजच देते कसांही त्यांची तोनंत बंदला मगं
नाहीं मले नाहीं तो यांच्यावर बंद ठेवालांय आवांज कमी करेल आहे.
होवं कां हां मोबाईल वरं कांहीं टुंन ठेवल्यां जाते नाहीं श्रीराम जय श्रीराम.
हम्मं
आपल्या आवडीनुसांर ठेवुं शकतो.
हो हां त्यांच्या मोबाईल आहे त्यांच्या मोबाईलला ठेवला येतं नां
तुमचां मोबाईल
मायां मोबाईलात बॅलेन्सच नाहीं टाकला
हाता बॅलन्स येईलय महागा आहे बाई तीनशे तीनशे रुपये कुठून टाका
आता घर बसल्या बॅलेन्स एवढं कुठून टाका आणि त्याच्यात बॅलेन्स असलं की हे नाही माझा मुलगा मोबाईलच पाहते मोबाईलच मागते दे मोबाईल तू कशी पाहत म्हणते तू कशी पाहत मोबाईलात बॅलेन्स असलं की पाहावच वाटते पाहावच वाटते.
होव काम
का माहीती कामात चित नाही लागत येऊन जाऊन येऊन जाऊन एखादा चक्कर झाला की मोबाईल पाहावच वाटत. ते
होव खरंच आहे.
अन लगे त्याले जास्त सवय मग तू कशी पाहत म्हणते मग मला दे तू कशी पाहत. असं म्हणते मग म्हटलं बॅलन्स टाकायचाच नाही.
मोबाईल दिला की एकदम चुपच बसतात पण लेकर.
हाव मोबाईल आला की चिडीचुप आवाज नाही काही नाही आहे की नाही आहे घरात.
हं हं
अन कुकडे दोन -तीन तास निघून जातात ते माहीती नाही पडत त्याले कधी आपण मोबाईल हाती त्यायच्या हवाले करून त्याला झोपून नाही राहिल आपली झोपही होते पण तो मोबाईल चालूच असते कधी
हो हातचा मोबाईल पडते पण मोबाईल नाही सोडत.
नाही म्हणून मग बॅलेन्स टाकलाच नाही म्हटलं टाकायचच नाही बॅलेन्स
आणि ते कंपनीवालेही बंद करतात मग बॅलेन्स नाही टाकलं की
हा ते माह्या याच्यात आउट गोईंग इनकमिंग दोन्ही कमी बंद व्हायले.
हा तर हो न मग इनकमिंग तरी यायला पाहिजे आउट गोईंग जरी बंद झालं पण तिकडून यायला काय हरकत आहे.
नाही ते बंद करून टाक
हाय की नाही बी जरा लय करतात ना हे कंपनी वाले.
बा त्याच्या हेच्यावुन वाय फाय घेत असतो मग वायफाय चालू केलं की चालू होती हाॅसपाॅट.
हा मग हाॅसपाॅट पुरता पाहता.
हा
हा हा द्या हाॅसपाॅट द्या मोबाईल पाहतो आम्ही.
हा
हे बरं आहे आणि बाई हॉस्पॉटचा शोध को लावला काय माहित नवीन नवीनच शोध काढतात नाही.
हो आता ते बी बंद होणार आहे म्हणतात व्हिडिओ येऊ राहिले त्याचे हॉटस्पॉट देणं बंद होणार.
काऊन
हे असंच मग कोणी बॅलेन्स टाकत नाही तर अस चालवतात ना मग दोन दोन तीन मोबाईल कंपनी वाले लय हुशार आहे.
हो खरंच
बॅलेन्स धीरे धीरे माहग करून टाकलं आता असे करतात.
नाही ओ लयच बदमास्त आहे ना.
आपल्याला, आपल्यासारख्या ले परवडते काय एवढं माहाग बॅलेन्स ते
नाही ना आपल्यासारखेला खरंच नाही परवडत एवढं गरीबाचे काम आहेत का हे हे. कंपनी वाले ज श्रीमंताचे तेले तर बारा बारा महिन्याचही टाकलं तर चालते.
हा.
आपल्याला एका महिन्याचच लय होती.
भारी जाते.
मंग काय ते बा तेच पैसे कुठून येतात नाही व.
घर बसल्या आपण कुठून आणयत क महिन्याच्या महिने तीनशे साडेतीनशे रुपये महिना.
हा खरंच आहे. कमाई असली तर काही वाटत नाही.
जले कमाई आहे जेले मोबाईलच. काम आहे त्याच्या कामाची गोष्ट आहे आता आपल्याला कायच काम आहे रिकाम आपण रील पाहतो आपला टाइमपास होते. कामाचीत नाही लागत काही नाही.
घर बसल्या बसल्या पगार नाही ना काही नाही बसा आपण मोबाईल पायात.
आपलेच डोळे खराब करून घेणार ते.
हो ते आहे हो ना.
डोळे खराब करून घ्या डोकही दुखते जास्त मोबाईल पाहिला की.
हा सवय लागल्यासारखंच आहे ते एक.
अशी लत लागते ते सवय लागते.
उलचा पाहू का मोबाईल. उलचाक मोबाईल पाहू काय असच होते ते. उलचा पायाला गेलं की पाच दहा मिनिटं कधी होऊन जात पतही लागत नाही.
दहा पाच दहा मिनटं काय एखादा तास. एखादा तास निघून जातेेत पता नाही लागत.
हा एक घंटा होऊन जाते पण मग मग आपल्याला इथे झोप मग झोपच चाला जाते. म्हणजे काम होतच नाहीत.
काम राहतात शिल्लक चे कामं कराच नाही वाटत मोबाईल असला की.
हाऊ बाई खरंच मलाही तसच होते. आज मधलं ब्लाऊज शिवतो मधलं ब्लाऊज शिवतो विद्युत. उच का आपण ठेवायला शिवतो शिवत जाऊ दे आज आता उलचा मोबाईल पाहतो उलचाक आराम करतो. उद्या शिवीन उद्या तसच म्हटलं परवा. ते शिवीण आजही तसंच म्हटलं जऊद्याता उद्या शिवीन म्हणजे एक एक दिवस येते. पण काही शिवल्या जाऊन नाही राहिलं.
ते शिवणाने होत ते काम हाती घ्याय लागते आज करतोच. आज शिवूनच घेतो असं केला त शिवूनवते. आज तेच. ते तसंही स्वतःच असलं की कराच नाही वाटत.
हो दुसऱ्या जव बात घेतल्या तर ते पैशाच्या ना.
हा दुसऱ्याच असं वाटते लवकर शिवलेख लवकर पैसे येतात लवकर करून घेऊ दे. स्वतःच अस वाट कि जाऊ दे शिवीन मग. शिण मग असं केल्या जाते आणि शिवल्याच नाही जात लवकर.
हम्म.
स्वतःच्या साठी हलगर्जीपणा होते.
हवं. हम्म.
तस म मशीनवर बसलो की एखाद्या तास शिव नव्हते.
हम्म होते जीवार येऊन तर मग लागतात दोन घंटे जीवार येऊ येऊ.
होय. एखाद्या दिवशी राहू द्या बाकीची शिल्लक कामं, आज हे ब्लाऊजच शिवून काढू म्हणा. ब्लाऊजावरच बसा
हो ना, खरंच तसं कराव लागते. ते हरी घेऊनच नाही, राहायला मिशनवर बसाला मले तर
हा त शिवत राहिलो की नाही, कि मग असं वाटते की शिवतच राहा आणि मग ते बंद पडलं काम की मग डबल लवकर मशीन वर बसानी वाटत आणि शिवायनी वाटतं
हं
मला ही दोन-तीन ब्लाउजं शिवा लागतात पण, मी काही शिवून नाही राहिली.
हो काय, तुमचे राहिले वाटते शिवायचे?
असे शिल्लक ते नाही माया जीवार येते, मी स्वतःच्या शिवत नाही माय जीवार येते.
हो ना, मग माझ्याजवड पडेलात ना, दोन-तीन ब्लाउज पडेल आहेत पण साडी वरच पडेलं आहे, मेन म्हणजे ते कधी शिवण होईन काय सांगा, त्या दिवशी आपलं प्रिन्सकट त म्हटलं ब्लाऊज कटोरीचा राहु देऊ प्रिन्स कोटरीच शिवु प्रिन्स गडवात होते, वातच शिवल्या जाते, पण ते नाही होऊन राहिले प्रिन्स कडवाल
ते बसलं की, एका तासात तर होते शिवणं
हो बाई आता काळा कराच लागेन देईन, त्याच्यासाठी थोडासा म्हणजे तेवढे पैसे वा
जरा-जरा शिवलं, असं एखादा तास रातचंही बसलो तर चालतं
नाही, रात्री नाही नसतो शिवत मी
नाही
कधीच नाही शिवलं म्या रात्रीचं
नाही.
हं हं
मग कामं झाले. रात्री थोडसं शिवलं तर चालते, जस जोडजड करून ठेवायचं, सकाळी डबल जोड्याच
नाही, मी रात्री अजून पण केला नाही, दिवसाचं करत असतो.
हा काय?
हं दिवस आहे ना, एवढा मोठा
हा
मग, रात्रीची कामं करतच नाही कोणतेच आणि एका व रातचे भांडे कधीच ठेवत नाही, घाशाचे
हा, नाही, आम्ही नाही ठेवत का बरी रातचे भांडे कोठे ठेवाव, वाटतात का रातभर तसेच?
नाही बाई, ठेवाणी वाटत. तेच मग, पुसपास करणं, घ्याचा वाटा झाडून झुडून, चकचाक केले की गमते
हा, सकाळी उठलं की, आपल्याला डबल तेच कामाला लागाला ते तो रातचा रातच्या कामं राहिला असले की, अजून सकाळी उशीर
हा असं आहे बाई, खरंच, बाईच्या जीवनाचं!..
हा, कामं करा लागतात म्हणजे कराच लागतात, असे करा की कसे करा
हा, बरं, ठीक आहे.
हा, ठीक आहे ना.